हॅलो
हॅलो
हॅलो काय गावाज येतय का
हॅलो
हॅलो
ह
हॅलो हॅलो बोल ना गावाात येतोय का
हा
मग कशाला कट करते सारखी फोन लावते. कट करते
हॅलो
आवाज येतोय का ग हॅलो
हो
बोल ना मग कशला कट करते तू तिक मी इकडनं लावत होती तेव्हा लागत नव्हता तू तिकडं लावत होती तेव्हा लागत नव्हत माझा कॉल गेला आणि तुझा कॉल
हा. काय माहिती नेटवर्क नाय आहे
हो हम पाऊस काय माहिती मी नाय हाकी ह मी सादा लावती
हम तुझ लय बाई फिरण चालूय
सहा दाहला पाऊस पडल आणि मंधन आपला बस इकड कुठच नाही असल लांब पण नाही कुठच नाही
सांसोलिला
बोंगड्याला आणि मदानेला आणि सांसभावजीला
हा
ती तिकडं नाही तिकडं नाही साधा फोन तिकडं नाही
नाही
साधा मधे एवढंच पाणी
हा का
डोंगरगा डोंगर गाव पण नाही सावखेडा पण नाही असंलत पण नाही
इकड तर किती हवा आली वारा आला पाऊस किती पडला आता तर उद्या तर आमच गावात करण अर्जून सारखं कोणीच नाही राहणार उद्या तर वर सगळे शेतातच राहतील त्या करण अर्जुन पिक्चर बघितला का नाही. हम मग आता तर गाव मे कोई नही मिलेगा कल. सगळे सगळे कामात राहणार बीजी
मग ते पण आम्ही आमचे पण पण कापूस लावायचं असं सांगत होते सकाळी.
उद्या लावणार का सकाळी हम्म.
तोहरा हाते घे.
हॅलो.
स्वयंपाक झाला का ग.
हो झालं. डाळ, खिचडी, चपाती
घरी कोण कोण आहे.
म घरी बाई सगळे आहेत.
सगळेच हे हरीश कुठ गेला.
आताच गावामध्ये फिरून आलं घरामध्ये आज काहीच नाही. फोटो काही काहीच नाही टाकणार आज.
असेल नाही एखाद्याचं मी पण असं ग एकच बाईचा फोटो तीन फोटो काढून घ्यायचे आणि तीन पण ग्रुप वर टाकून द्यायचे. गीता ताई च पण काल परवा बघितच जणीचे दोन फोटो काढले तेच टाून दिले सुमित्रा ण एकाच बाईचे तीन फोटो काढले काल तेच ग्रुप व टाकले
ह बघितलं सुमित्राचे पण बघितलं कधीच नाही ते सनोग्राफ सनो सोनोग्राफि ला पाठवले ते कधीच फोटो होत ते तर मी पण बघितलं होतं आणि दुसऱ्या दिवशी लगेच तेच फोटो टाकलेलं होत त्यांनी.
आपण पण असं करायचं मी तर आज जुन फोटो बघते नाही लशीकरणचा डाटा बर अंगणवाडीचा बर यथंय तेच टाकते
काय करते आता दुसऱ्यांसारखं आपण पण आपण करायचं ना शिकायचं
हम्म.
मग दुसरे किती चालाक करतात आपण आपण पण करायचं. हम्म.
अ कोण च दोन तीन नाही चार पाच फोटो काढणार पाच दिवस तेच फोटो टाकणार.
नाही एखादीवस समजे ना सकाळी फोडा फ दुसरी साडी घालून काढून घ्यायचे संध्याकाळी दुसरी साडी घालून करून घ्यायच आणि तेच सोडायचे फोटो वेगवेगळे आणि एक दिवस काय करणार मी उद्या उद्यातच नाही होणार उद्याच काल मला टाईम भेटला तर मी तिकडे बोराडीला जाणार आहे कारण ना आणि मग परवाच्या दिवशी हुशारी ना आ आता आता आठ दिवसा बाकी ना आठ दिवसाचे एकच दिवस फिरून घेणार कारण की आता कापूस लावायचा आहे ना आता फोन पण नाही लगनार का लगेच म्हणजे आत्ता काय तर राहील ते मग काम आहे तर दोन तीन टाईम एका दिवसामध्ये पूर्ण फिरूनच घ्यायचे दोन टाईम मग तेच फोटो टाकायचे
हम्म मीरपण आता तसच करणार
कालचा पण फुटो नाही आज तर मला टाकावंच लागत
माझ काल काम केलं होत पण मी टाकलेलंच नाही ना ते योगा योगाच योगाच केलं पण कोणीच नाही टाकलेलं म्हणून मी पण नाही
तर कशाला नाही केलं टाकून द्यायचं नाुसर दुसऱ्या दिवशी पणंत केलाच ना काय होत त्याला
ते चालू
तुमच्या तरी किशोरी मुलींची मिीटिंग झाली मी तर दोन दोन टाकून ठेवले आणि एक पण किशोरीची मुलींची म मिटिंग घेतली नाही
माझे दोन झाले ह दोन दोन एक एकच बाकी आहे
एक पण झाली नाही माझी
अजून संधा गरोदरची ती बाकी आहे तरुदया मी संदा मातांचीच घेणार आहे
हा का
एवढीच बाकी आहे संध्या खरं तरर ते एकत्र करून देणार
ह बर बय माझी तर सगळीच बाक की काहीच नाही केलं अजून
हम्म माझे तर डाटा भरायचं बाकी आहे
माझ्या पण एक अंगणवाडीच भरायचं बाकी याच काय करते आता मी ते टेस्ट करून घेते नाहीतर मग राहू दे च बघ बघितलं जाईल काही काम
ते तर एक तर दिवसामध्ये बनवून घेणार पण
हा बरला जातो तो बरला की होऊन जात पण आपण बेंडिंग ठेवलं की होऊन जात ते हा जातो क शाळेत पधण्याला जातो
हा का सकाळी उठून डबा बनवत असेल मग
हम
सुमित्र आता फोन पण नाही लावत काय नाही आणि फोन वरून बोलते सांगते आणि अस ते बँक तिला ऍड करून दिलं तर दोनशे पंचवीस रुपयाच बोललेलं तिने आणि मीच एकशे बावीस रुपयाेच आणि तिथे बँकच ऍड करून टाकलं तर त्याच्यामध्ये दाखवत तिने दीनशे बावीस
तु
आणि मला सांगते की मी बोलतच नाही म्हणे मी चालूच करत नाही म्हणे काय माहिती कस काय बोलते
अम् मला तर कधी कि फणच न लावते की किती दिवस झाले एक एक ते मीटिंग ला नाही मीटिंग ला गेले ना तेव्हापासून एकचदा कॉल केलं त्यांनी एक कस सांगते मी मी मी लावणार कोलका बन नाही करते सांगणार तर तेव्हा सांगणार ती माझ्याकडे रज सह असने आहे
नाही रिजचा आहे तिथ त्याच्याकडे पण नाही त मलाच नेलावत तुला कुठे रा लावणार.
हम्म. नाही त आता सांगणार माझ्याकडे रिचार्ज नाही होत म्हणून नाही लावलं असंच सांगणार.
हम्म.
कच नाही तेच सांगते की. दररोज रिचार्ज रिचार्ज ते.
जच आहे.
आमच्या तर एक महिन्यामध्ये रिचार्ज संपत ते. दररोज फ्रीज होत
हम्म आहे माझ्याकडे बाई जेम तेम टाकलेला
मी पण इथे हजार रुपये उधारी झाली. आहे माझी पगार. तुझे पा मग पंधराशे. उ दारी. उदाारी पंधराशे. हम्म अजून ते. आम्ही बकरी ब बकरी गे. म्हणून साडे पाच हजार होते त्याच्याकडून पण. पंधराशे तीन हजार झाले उजारी.
कोणाकडनं घेणारे.
काय?
बकरी.
तिथं जाणार ना आता शेती याला. त्याला आमची बकरी होती पण ती आजारी राहते म्हणून तिला. तिथून आले. मग आता दुसरी घेणार.
हा काय.
ह् त्यांचेच पैसे होते साडेपाच हजार. अ.
हा
काती.
काय?
जीवन जाती.
आता नाही आज तर स सकाळ पाासून काहीच नाही खाल्लं.
कशाला.
पानपुरी एवढीचलीली पानपुरी सकाळी नऊ वाजेला गेले. चहा खाऊन.
हम् बाहेरच खाल्लं असेल ना मग भूक लागली. कशाला भूक लागण.
काहीच नाही खाल्लं ते पानपुरी एवढीच ते पण पाऊस. पडत होता म्हणून एक प्लेट खाल्ली म्हणलं गेस घरी.
हा का कदी गेलेली.
काय?
कधी गेलेले.
हॅलो!
कधी गेलेली.
नऊ वाजेला सकाळी हा. जेवण बनवलं होत पण खाल्लच नाही.
हा.
लगेच दुसऱ्या सोबत गेली होती ना.
हम्म.
गाडीवर म्हणून विसरून गेली.
कुठ शाहदाला.
हो.
ह कोणा सोबत गेली होती.
ते दादा सोबत गेली होती की आमच्या घर च ते हर्षद आहे ना त्यांच्यात बघ. त्यांच्या भाऊसोबत.
रतर त्यांसोबत.
हम्म नाही लहान.
नयनासोबत गेली.
त्यांचे पण पैसे काढायचे होते ना. त्यांचे पण दोन आहेत. तर मी आण की जीजी गेले होते. दुसरे काय बसमध्ये गेले. आठ लोक बस मध्ये आम्ही गाडीवर.
चांगलय.
काय ग.
अजून काय काम चालूये.
अ ते काय म काय काम चालू काम काय सगड बाकीच आहे. हं हं काम काय खूप जास्त आहे.
होत नाहीय का?
हम्म.
माझं पण सगड पेंडिंगे बाबा. पण काय करणार होतच नाही.
बाकीच आहे. माले मास्तर आणि रंजना मॅडम पण घरी येणार, अस सांगत होते पण मी तर शहादाला आहे सांगून दिल. तर हो म्हणे ते बॅनर इथच आहे ना. ते घ्यायला.
हा हा हा कधी आणलेले.
ते महिला मेळावा होता ना. तेव्हा तेच आहे ना.